आवाजयेईला?
हो ना आता तुला कसं लाग, लागला तुला.
काय माहित,
ना ते नेटवर्क मध्ये नाही भवतेक,
काय आहे कि तसच काय असल मग, मी हॉटस्पॉट घेतलेला आहेना.
त्याच्यामुळे तस, झालं जेवण?
जेवण झालं, तुझ.
झालं, माझ पण.
हो, काय जेवले?
आज काही नाही व ते, याची म्हणजे अंडा बुर्जी वगैरे केली.
हो, का
संडे होताना.
हो, हम्, बाकी काय चालू आहे. मी, बिर्याणी, चिकन बिर्याणी.
चिकन बिर्याणी केली होती, नाही का.
हो, चिकन बिर्यानी, काय?
मजा आहे, म्हणलं तुझी.
हो मजाआहे.
हो नाहीतर काय,
हो ना, तुम्हीबी ते अंडाबुर्जी खाल्ली तुमचीबी तेय मज्जा.
आं,
तुम्ही, अंडाबुर्जी खालीलना तुमची आहे मज्जा.
आम्ही भुर्जी खाली, बिर्याणी थोडीना खाली!
हो, बिर्याणी नाही खाल्ली. बिर्याणी ते बिर्याणी ते, पिवळ्या भातासारखी झालती.
काव,
ते, मी केलती ना म्हणून,
तू केल्या मसाला टाकला नव्हताका म बिर्याणी
टाकला होता. टेस्टच नाही आली, काय माहित कशा मुळे नाही आली ती, जरा मसाला कमी पडला.
बॅकग्रांडला कोणी झाडू बिडू मारयला काय तिथं.
हो.
बॅकग्राऊंड म्युझिक याला त्याला सर्व सर्व....
हा हा हो का झाला आता मारलं....
अच्छा.....
हम्म
तुझे कॉल झाले का? पूर्ण कम्प्लीट....
नाही झाले नाही अजून..... किती सात आठ झालेत....
आठ झालं फक्त...
हो आठच झाले त्यात पण ते दोन याचे ते झिरो सेकंद आलेत....
कॉल केला त्याची.... दोन झिरो सेकंद आले.....
म्हणजे झिरो चिकन नाही आहेत ते.... कदाचित बहुतेक नेटवर्कमध्ये नसेल पुढचं...
काय माहित तसं काही असेल मग....
एक ब रिफ्रेश केले की येऊन जाते मग...
हो का करून बघायला लागेल येत कि नाही.... तुमचे झाले पूर्ण......
नाही पूर्ण नाही झाले अज माझे तीन चार बाक्की आहेत...
हो का....
हम.....
एवढे कोणाकोणाला केलेत कॉल आमचे तर आठच झाले.....
आता काय टार्गेट पूर्ण करायचं म्हणलं ते...
हो ते तर आहेच. करमा लागते. मग...
पे पेमेंट वगैरे आला का कशाच....
नाही. मला पेमेंट कशाच येणार आहे?
नवी नवीनच आहे वाटते अजून...
हो ना... पहिलाच नाही झाला ना पूर्ण त्याच्यामुळे आली नाहीत अजून.... तर जेव्हा पूर्ण होईल तेव्हा देतील. हम..
हा फोन अ फ्रेंड टास्क पूर्ण केला ना की दुसरा येतो डबल अजून...
हो ना हेच नाही झालं अजून कंप्लीट.... एवढे कॉल कोणाला करा तेचाच विचार पडायला.
वेळेच्या आतमध्ये केलं म्हणजे आपलाच फायदा असतो.
हो... संध्याकाळच करणं लागत. ना आल्याच्या नंतर क्लास वरून...
ह जय म न स....
लसून नालंचनंत करता येतच मग....
बरेच जण कामं बिम करून कॉल करतात. पण काही रिकामी सुद्धा कॉल पूर्ण होत नाहीत काही जणांसनी.....
काय काय?
बरेच जण कामंगिमं करून सुद्धा कॉल पूर्ण करायलात मटलं.
हो ते तर आहेच.
काही जण रिकामी राहून सुद्धाॉल पूर्ण करून झाली.
हो हो का
प्हा
कोण कोण करायला गेला तसे कॉल पूर्ण मी तर करायला लागली बारीक आम्ही असून एक एक रोजचा एक कॉल करायला लागली.
प तर आहे वेळ तर करायला हरकत नाही ना
होम खरत राहा लागते
कमी वेळेत तास पूर्ण केल्यामुळे तेवढाच फायदा होत आपल्याला
हो ते तर आहेच आपलाच फायदा येतात
हो
नवीन नवीन येतात ना परत मग
डबल नाईन दुसरी तास तास आहे न होतं
हो दुसरे येतात ना
आ दुसऱ्या आलेेून त्याच्यापेक्षा तांग येतात
हो का
हो आता ऐकत आहे तो कॉल करण्यासारखा बाकीचे सगळे अ ट्रानसलेशनचे
हो का करायला लागेल मग हे पटापटा पूर्ण
हा करून घ्यायचं लोक जेणेकरून बाकीचे जथे का असं लोक
लवकर केला की लवकर होऊन जाते आता रोजची दोन दोन गरज जाईन.
मग ते कुठल्याही गोष्टीला थोडास वेळ लावला तर मग ते लांबातच जातं ना
हो लांब तर जातेच लवकर केलं की लवकर होऊन जाते
बरोबर
लवकर लवकर उरकायलागन ते
ते तरी आपल्या पशी तर वेळ असतोच.
हो ना.
आता काय ते बाकीच्या त्या मोबाईल मध्ये किडे पाव परत जा तेवढा वेळेचा घलेला परडतो ना
हो
असेबी तर प नाही असे बी तर काय इ तेे पाऊस तर
हो कोणी कोणी बघते ना किडेच बघते नसते कॉल करायचं ते सोडून देते.
हो ना असं आहे तिच्या टाइमपास कर विचार घातलेला बरं आहे ना
हो पैसे येत त्याच्यात
पैसे पण येतात.
हो ना
आपल्याला फक्त जेवढं टार्गेट आहे तेवढं पूर्ण करायचं आहे.
हो
ते पण होत नाही.
हो कोणा कोणाला होत नाही.
ते आपल्याला सांगायला लागतेय की बाबा कर पूर्ण त
तरी करत नसतील
तरी करत नाही.
हो् का
आठवण करून द्या लागते पूर्ण कर पूर्ण कर म्हण
हो मागे लागा लागते तुम्हाला
हम्म पण ते किडे पाहायचं म्हणलं कि ते आटवून करून द्यायची गरज नसते.
ते बराबर कोणा मग व्यक् एक दोन दोन तास
हो
विचार का दहा बारा मिनिटाचा कॉल असतो.
ते शांताबाई असते ना शांताबाईचे चुगले असतात ना त्याच्यात
हो म चुगला ऐकायला बरं वाटतात नाही का
ते ते बायकांची काजियत आहे.
बरोबर
दुसऱ्याच्या घरातल्या भांडी बघणं
ऐक ना.
ऐकवा
पिण कड आलेत
हा मण हा कोणाकणाला सवय नसते ना दुसऱ्यांच्या भांडणी गिंणे ऐकायची दुसऱ्यांच्या घरात ब म्हणून मग ते मोबाईलवर बघतात.
हम्म
बाहेर निघायला आवडत नाही मग बाहेर निघायला आवडत नाही ना कोणाला.
हो बाहेर निघायला पण आवडत नाही हे पण बरोबर आहे.
म्हणून म्हणून मोबाईल वर बघता.
घरातल्या घरातच ते गादीं चदर मोबाईल
हो ह
का चादर म्हणत असेल कुणाच्या हातात आलो.
हो का
हम्म
आमच्या इकडे भीतीच चालू राहते आमच्या इकडं झोपणं.
पोर्णम ते पलंग विचार करत असेल कुणा कुणासाठीव बा
हो कारण टेन्यू झोपणार राहते आमच्या इकडे
ह ते का ते बायकीच्या यांना तास असान झाला त्यांनी कंप्लेट बी केले नाही आहे पूर्ण
हो
त्यांना गरज आहे पैसेच ते करतात.
आमच्या इकडचे स्लो आहेत तुमच्या इकडचे स्लो आहेत कायकन सगळे
शव नाही ते हसकून द्याय लागते आम्हाला तर म्हणून
तरुण द्यायचं ना मग
आता आपल्या हात जा असतं करायचं तर मीच करून दिला असतो.
हो लावून द्याला की मागे लाग्यायचं.
ते शेतात म कस बैल राहते त्या नागराला ज त्याला खुषणी द्या लागते मागून चालण्यासाठी
हा हा
तसं काम आहे कॉल करण्यासाठी खूच नाही्या लागते आम्हाला
हो का नाही आमच्या इकडे तस कॉल करण्यासाठी नाही द्याय लागल झोपेतून उठवण्यासाठी
अच्छा
हम् तुमच्या इथ आहे कि नाही कोणी झोपाड
हं
झोपाळा कोोली आहे की नाही तुमच्या इथं
ळत गादीी विचारी विचार करत असेल कोणा कोणाच्या खाली गेला
हम कशासाठी आला आपण या घरात बनत असतील
हो ना
हुगी अलो वाटद संत्यायला
बरं ते झालंच झालं ते राहिले काय पाहायचं ते मोबाईलची चार्जिंग संपली त् त्याला चाू लावायचं पाहतच कसं आहे म्हणजे ते टार्गेट पूर्ण करायचं आपलं
ते बघण जरुरी राह तुम्हाला म्हणायचे काय मी बायांची खासियत आहे ते त्याच्यामुळे ते पूर्ण करणं लागते
ब बाजी खाश बा आहे गलबा बाहेरच आपल्याला तर पानं होत नाही घरान
ते एक य युट्यूबला व्हिडिओ बघितला का ते त्याच्या त्या माणसाचा हात पाय सगळं मोडून राहते तिची बायको येऊन सांगते शेजारी भांडवा्हारी चला म्हणते तिे बेडवरून घसरत घसरत जात ती पण जातेच बाहाला भांडत
बरोबर आहे आहे म्हणजे बाहेरच्या भांडण्या ऐकू येत नाही मण याच्या कार्टून ं बांधणू पाहायज नाही का
हा मग
म्हणजे मन समाधान करून घ्यायच
ह आवड
पण त्या मोबाईल एक टक्के चार्जिंग राहील ना संपत आला म्हणलं तर त्याला चार्जिंग लावाव लागतील अ
त्याला चार्जिंग ला लावायचा दन मिनिट ठेवायचा नाहीतर मग तसच चार्जिंगला ति ते बसायचं लावत आहेत
बस पाय पण ते टार्गेट न सांगता पूर्ण करायचं हो
रोजच्या नवीन नवीन एपिसोड येतात ना मग
विश नाही रोज नवीन नवीन एपिसोड आहे